हॅलो, हा हॅलो, नमस्कार. शुभ दुपार.
शद पार तुम्हाला पण तुम्ही कशा आहेत?
मी मजेत आहे आता थोडा माझा मूड फ्रेश झाला सकाळी थोडं लो फील करत हो ते कार अ रोजचा डे अस असंच डेली रुटीन, डेली रुटीन. रुटीन बोअर झाले होते. सगळं ते त्यामुळ मग म्हटलं काय करावं तर मी आज सकाळपासून मस्त म्युझिक ऐकत होती. खूप मस्त छान छान गाणे आहेत.
ते तर हायच ना सगळं पर् ठीक होऊन जात ना. छान होईन जात.
आणि एकस मला म्युझिक अ खूप आवडतं ऐकायला. आणि डान्स पण आवडतो. त्याच्यामुळे असं म्युझिक ऐकलं आवडीची गाणे मस्त लावले युट्यूब वरती आवाज केला. एकदम फ्रेश फील म्हणजे जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
हम्म ते तर आहेच ते तर आहे मला पण मला पण असड माझा खराब झा ना मी पण नांटी गाडी म लावते उते. अलेक्सावर अ जेवण करत राहायचं स्वैपाक आणि तिथं गाणं लावून ठेवायच म्ह जास्त चे आणि सिक्सटी चे गाणे मला लय आवड जा सांग आता मला सिक्स्टीचे आणि नायन्टिजचे गाणे मला नाही आवडतात आणि ते मला ते नाही का स्वयंपाक करता करता ते कडची हला हलवायची ते आणि आणि डान्स करत राहायच. आणि चपाती पण बनवायची म तसंच दडानच करत राह बा हच्या डान् करत रहा
अ माझं पण तसच आहे मी आवडते एक गाणं मला असं एक जे असे कोणते गाणे नसतील जच्या ज्याचे लिरिक्स मला माहिती नाहीये नाईनटीजचे जसे कुछ कुछ होत पासून येस बॉस पासून किंवा त्याच्या आ आधीचे पण अ किनारे दिली फुकारे त्यां सेवन एटीज चे पण गाणे मला येतात चुरा लिया हे तुमने जो दिल
हम् ते गाणच ते गाण खूप ते गाणं ते खूपच छान होते आजकालचे गाणे ना ते अ अ एवढे चांगले नसतात जे त्या टायमाचे गाणे चांगले होते ना
फिलिंगस होत्या ना त्या गाण्यांमध्ये लता मंगेशकरचा आवाज अरे बाप आपरे अ कोरे कागज ह ये मनमेरा वापरत ते आनंद मूवी माहिती आहे तुम्हाला आनंद मूवी
हा हा माहिती माहिती
त्यातले सगळे सांग किती मिनिंगफुल आहेत मला ते म्हणजे किशोर कुमार झाल लता मंगेश आशा भोसले सुरेश वाडकर अनुराधा पोडवाल असे म्हणजे ते गाणेच इतके आवडतात आणि लहानपणापासून ते रेडिओ वर ऐकलेले आहे
विविध भारती पहिले ना पहिले लहानपनी विविध भारतीय यायच आता पण येते पण आता का कोण ऐकतच नाही
रेडिओ व आता म्युझिक कमी आणि ऍडव्हटाईज जास्त असतात इन इफ अड बट केस मध्ये कधी रेडिओ ओन केला इफ इन बट केस मधेच कि युटू त्यामुळे आजकल ते कोणी वापरतच नाही बट तरी पण चालू केलं तर अडव्हटाईज जास्त त्या इतक्या जोर जोराच म्युझिक तडमफडम आ तेल वाप ये तेल तेलाचा युज करा किंवा या दुकानात जा या स्कूलमध्येध्ये अऍडमिशन घ्या असे ऍडव्हटाईज तर त्याच्यामुळे त्यांना कसं वाटत ट्ट
हे तर राहायचं मला पण माझे ना माझे पप्पा न माझे पप्पा आहेत ना त्यांना ना खूप खूप तेला ना आवडे मोहम्मद रफी चे गाण्याचे ते ना त्यांना खूप आवड आहे ते ना अअ हा ते ना ते जे सकाळ होती ना ते राात्री पना ते ना मोह रफी गाणे ऐकत राहात आणि ते गाता गातात पण त्यां त्यांनी ना आपल प्रोफेशन हहे है जात टाकलेलं आहे मोहम्मद रफींचे गाणे ते ना हा हा ते ना जगी जगी जाऊन ना परफॉर्म करता ते अ मोहम् मोहम्मद रफीची गाण्याची तर त्यांना खूपच आवड आहे ह्याची ना त्यांनी आपलं हे आवड
झोपलीए हा आपली आवडला प्रोफेशन केल ना तर ते अलग लेव्हलला जात ते प्रोफेशन माहितीए आणि त्याच्या सक्सेस पण खूप मिळते कारण ते आपल्या आवडीचं काम असत खूप सक्सेस मिळतं माणूस खूप खुश राहत जसं सपोज आता मी तुम्हाला म्हंटलं की सकाळी माझा मूडच फ्रेश नव्हता आणि मी गाणे ऐकले आणि माझा मूड खूप फ्रेश झाला तसच म्हणजेे आणि जे रोज गात असतील त्यांना किती फ्रेश वाटत असतील आणि ती फिलिंग काय
ह प्रत्येक वेळे हसतच राहतात त्यालंत प्रत्येक खुश राहतात त्यांना ना गाना खूपच आवडतात ते टाइमचे गाण त्यां ना आज आजकालचे गाणं त्यांना बिलकुल नाही आवडत पण त्यांना ना पुराने अ पुराणे टाइमचे काळण त्याला खूप आवडतं मोहम्मद रफीचे गाणे किशोर कुमार
हा आणि आजकाल तर न्यू जनरेशन न्यू जनरेशन केप ऑपच गाणी ऐकतात
त्याना आवडतते त्याला ना आवडते पुराणे गाणे म त्याना नाखा म्ह काय काय लावलं हे काय लावलंय पण त्यांना काय माहिती काय ना ते जसं ना ट्रीटमेंट असत जसं को अ आजारी पडलेला माणूस आहे त्याला कस ण ट्रीटमें देतो त्या डॉ ट्रीटमेंट मिळते हे पण गाणे पण ट्रीटमेंटच आहे
हा आजकाल लोक डिप्रेशनमध्ये जातात ठीक आहे ऑपरेशन मध्ये गेल्या वर ते न्यूरोलॉजी ते पण म्युझिक थेरपी देतात. बाय कार्टन म्युझिक थेरपी देतात. तुम्हा कोणत्याही प्रकारचे म्युझिक ऐकू शकतात. असं काही नाही पण तुम्हाला जे फील होतयं, त्या जर गाण्यातून तुम्ही ते इमोशन व्यक्त करू शकत तर तुम्ही रडायला सुद्धा लागतात. असे पण गाणी आहेत. हा हा एक असे ज्याच्यातून समजा आनंद व्यक्त करणारे जसे गाणे आहेत. तसे दुःख व्यक्त करणारे पण गाणे आहेत़. परत हा आणि परत एक्साइटमेंट पण म्हणजे ख जसे येस बस
सगळे प्रकारांचे गाणी असतात.
हा येस बॉसचा वो गा नही की, बस इतनासा ख्बा है जो भी चाहू पल मे पाऊ शाहरुख खान ने गाया था शाहरुख लोकांनी म्हंटलं होत. ते गाणं हा तशा ती एक ती इनस्टाग्रामवर ती एक रील चालते. बघा की शाहरुख खाननी मॅनिफेस्ट केलं होत, की हे गाणं म्हटलं आणि त्याचा तो खाब आज म्हणजे, त्याचा तो जो स्वप्न होत ते आज पूर्ण झालं. तो सच्ची मैं पुछ सगळ्या जगावर राज्य करते बादशाह आहे. बॉलिवूडचा जे पाहिजे ते त्याला मिळू शकते, वगैरे असं म्हणजे गाणे म्हणजे मी सांगू शकत नाही, माझ्यासाठी काय? फिलिंग, आहे. गाणे ऐकणा म्हणजे भजन पण असू शकत. असं नाही की, नुसते हे देवाच पण अ सुख करता दुखं हरता आरती झाली, हा भजन
भजन पण लीन, लीन होउन, जाऊत. मला मला पण खूप आवड. ते ना भजनती पुराणी टाईमचे ते अ अ उघडदार देवा आता उघडदार दे ते पण आता माझे नाही माझी पप्पा गायची ना ते ते ते भजन तर मला पण खूप आवडायचं. मी पण कधी कधी, माझा मन झालं, ना तर मी ना आपले हे भजन हे गाणे ना मी गात राहते.
हा परत ते पसाय दान झालं, अ आणखीन लता मंगेशकर, आशाजीच्या आवाजातल्या आरत्या आहेत. गणपतीच्या त्या पण खूप छान आहे. आणि ते एक गाणं आठवत तुम्हाला ओंकार रूपा सद्गुरु समर्थ हा तो सुरेश वाट नाथा तुझ ना. हो तुझ न नमों
हे पूर्ण ना ह्याच्यातच बाळ पण गेले ना.
हा माझ्या अंगावर काट ते आले. गाणं गाताना कारण की खरंच ते गाणं आहे त्याच्यावर डान्स, वगैरे केलेला आहे. लहानपणी हातात दिवे वगैरे घेऊन. असे कोण प्रत्येक, अन्युअल फंक्शन म या गाण्यावर डान्स. हाय प्र संमल असत की नाही आपल्या शाळेमध्ये हा हा त्याच्यात कंपल्सरी आहे गाण्यावर डान्स केलाच पाहिजे एक हा गाणं एक गणपतीचं गाणं डान्स मध्ये अस पल पाहिजे
बरोबर माझं पण ना बाळ पण तिथंच गेलं होतं ना म्ह जस गण पती अ बसले त्यांना ती आरती होई ते कधी कधी न ल आठवतात कि हा असं असं हे टामला हे व्हायचं यारदी होयची कधी कधी ना ल या अ आठव ह हा आता माझं जरा हे सुटलंय पण कधी कधी वाटत की ना परत त्या टामाला जाऊ ते परत ते सगळं परत वयला पाहिजे माझ्या संघ ती आरती मग कधी कधी ती एक गणपती ायमाला एक रोज तिथं ना एक गां लागायचं अ मोराच्या मोरा होता तर मला नीट आठवत नाही मोराचं गाणं आंबाच्या अ एक तुम्हाला आठवते. पिकल आंब्याचे झाडावर पि पिकलम असं.
मोर, हा हा हा हा, नाच तो नाच रे मोरा आंबेच्या च्यावनाथ नाच रे मोरा नाच हह. हम नाचरे मोरा आंब्या च्या वनात, नाच रे हा. वन वन हा. हा हम् ह् ह बरोबर आहे. असे लहा आठवणी आहेत आपल्या आणि आता फक्त बोलतच आहे, आपण त्या गाण्याबद्दल तरी पण, आपल्याला किती फ्रेश फील होतय ना?
बरोबर बिलकुल आहेत.
आणित त म्यूजिक मध्ये ताकद आहे, आपला मूड चेंज करायची. अ सॅड सॅड असलं तर, एकदम हॅप पी फील होऊन जाईल, ज्याना डिप्रेशन आहे त्यांना पण, ज्यांना एनझायटी, डिप्रेशन अश्या गोष्टी आहेत ना त्यांच्यासाठी म्युझिक इज द
बेस्ट मेडिसन बरोबर बरोबर बोलताय तुम्ही मी पण तसंच कधी मला वाट की मला अम्म असा मी बोर झाले की मला ना माझं मन नाही लागत आहे, मग मी ना अ गाणं लावून ठेव ते. मी आपली पोरांचं क डान्स करते ते मला म्हणतात ही काय करते मम्मी? मी क नाही नाही मला डान्स कराय च मी गाणं लावते आणि डान्स करत राहते.
हां बरोबर म्युझिक म्हणजे माझं जीव की प्राण आहे. म्युझिक असं आजकाल स अ जन प्रत्येक जनरेशनच वेगळं रफी फिलिंग असतंय, पण म्युझिक आणि त्याच्यामुळे आपला मूड मूड चांगला होणं हे सत्य आहे अंतिम सत्य. हां अ चला मग कधीतरी भेटू परत. म्युझिक ऐकाय हे ना? चालते हां बाय थँक यू धन्यवाद.
पण धन्यवाद.